हॅलो आवाज येतोय का?
हां येतोय बोल.
काय करतेस?
काही नाही बघ आता जेऊन झोपले.
झोपले होतीस?
हो झोपली आता. जरा अस आराम केला. सकाळी जरा उष्णतेचा त्रास होतो, झोप झाली नाही त्यामुळ
हम्म हम्म.
म्हणून, मग जरा हा हा. आणि काय?
मम्मी कामावर
हम्म मम्मी गेली कामाला, आता येईल दोन वाजता. सुट्ट्या अशी नसते आत्ता तर, नाहीच नाही अजिबात आता आषाढीचा, सीझन चालूय त्यांचा
हा ह. म्हणजे अशी विकली, सुट्टी नसतच काय.
वीकली नसते.
म्हणजे अपंग, येईल तेव्हा.
होय आपलं काय-काम, असेल तर तेवढंच घ्यायचं. तुम्हाला असते वीकली सुट्टी हो आम्हाला फ्रायडे ला असतो फ्रायडे ला असत्या
होय
हम हा
सगळ्यांना क्च्युली संडेला त्या नसत्या
संडे किंवा मंडेला असते ना आपल्या इकडं
नाही तर सॅटर्डे संडे अस असते ग का करना
होय
त्या कस फ्रायडेला मी जिथे काम करते ना तिथे लाईट्स नसतात त्यामु फ्रायडेला सुट्टी देतात हम्म
कारण म्हणजे आपल्या इकडं सगळ्यांना मंडेलाच असते ना मोस्कली
नाही संडे ला असते
हा तेच ते इंडस्ट्रीियल एरिया मोठा असतो तिकड त्याना सोमवारच ते
आणि बाकीच्या ऑफिस वर्क्सवाल्यांना सगळ्यांना संडेला असते
हम्म
हम्म
जे ऑफिसमध्ये काम करतात ना क्चुली संडे ला असते. खर आमचं उलटच आहे.
हम्म असू दे पण एखादी सुट्टी मिळते ते एवढंच बरं आहे कधी तर असे ना.
पण कसं होत आहे ना. मुलगीला तर ना स्कूलला रविवारच्या सुट्ट्या असत्या.
होय तिला मग टाइम द्यायला भेटत नाही.
हा आणि मिस्टरांना सोमवारचे असत्या. असं टाइम मॅनेजमेंटच होत नाही म्हणजे असं एकत्र आम्ही नसतोयच. मग गेला रविवार. सुट्टी मिस्टरांना सोमवारी सुट्टी मला शुक्रवारी.
हम्म मुलगीला कोण सांभाळते म रविवारी
आमच्या आईच सांभाळतात म्हणजे माझे सासूबाईच. ते नाही. आज शनिवार आहे ना? स्कूल ला गेले नाही तिच्या स्कूलला हा वगैरे काही नाही.
हम् हम्म
रोज दहा ते दोनच असते तिचेे.
होय
हम्म आता गुरुपौर्णिमा जवळ आले ना. मग तिच्या टीचरनी आता मघाशी कॉल केला होता.
हम्म हम्म
तिच्याकडून स्टीच करून घ्या म्हणून.
होय
चार लाईन्स तर कासेना पण परफेक्ट करून घ्या म्हणून सांगितलय.
होय बरोबर म्हणजे आतापासूनच.
हा स्टेज डेअरिंग होतय.
होय होय
परवा मी गेले होते ना मागच्या फ्रायडेला टीचरांना भेट तेव्हा टीचर मला बोलल्या की पंधरा ऑगस्ट पण करून घ्या आताच. मग मी आता मिस्टरांना विचारत होतो हा म्हणजे आतापासन थोडं थोडं करून घ्या असं म्हणत होत्या. मग मी मिस्टरांना म्हंटलं आता दोन्ही पैकी कुठलं करून घ्यायचं नेमकं. मग पहिला आता गुरुपोर्णिमा आहे ना?
हम् हम्म
मग गुरुपौर्णिमेचा करून घ्यायच. बघू काय करते. आहे हुशार पाठ वगैरे करेल. पण ती जाऊन म्हणेल की नाही ह्याची भीती
ते पण आहे जरा सुरुवातीला घाबरतात ना मुलं.
आणि मुळात ती कशी माहित काय एक वेळेस घरात म्हणून दाखवणार नाही. पण शाळेत गेले की टीचरांच्या भीतीने म्हणून दाखवेल अशि
हो
हा आता पहिलं तिला आम्ही काय जरी. म्हटल ना करत नाही म्हणजे करत नाही मुद्दाम नाही येतय पण करत नाही. आणि त्या स्कूलमध्ये टीचर वगैरेनी सांगितलं की करते. म टीचर ते तेच म्हटल्या हा कि तुमची मुलगी हुशाराय हा आई बाबा लाडावून ठेवलेले असतात ना मुलांना मट ह तेच ते टीचर काय म्हणते ते आहे हुशार म्हणजे आता सगळ्यांचं कसंहाय सगळे जण अजून म्हणजे सगळ्यात थोडे तेय म्हणजे तिचे जे आपलं वर्क सेट असत ना ते वर्क बुक देत नाहीत का ते कपलेशन रोज करून घेत्यात आणि आता ते म्हणजे मराठीत एक दोन येत होत असं दहा पर्यंत पंधरा पर्यंत पण इंग्लिशमध्ये मी तिला कधी शिकवलं नव्हतं पण आता त्या स्कूलला गेल्या ते इंग्लिश मिडियमचय ना मग आता टेन पर्यंत म्हणत्या चांगली प्रोग्रेस आहे म्हणजे महिन्याभरात चांगली प्रोग्रेस दाखवलेत त्यांनी स्कूल
होय मुलांना रस असला की अभ्यासात करतातच गती
हम्म. मुळात कसय घेन महत्वायचय ग
होयच की
आता ते जे डेली त्यांच कसंय त्यांना बुक्स दिल्यात की नाही जे व्यवसाय ते त्यांनी अ क्लासमध्ये सोडवून घेतात आणि होमवर्क्स ना नोटबुक घालेलावले आणि होमवर्क नोटबुकमध्येध्ये देतात
हो ते आत्ताच्या मुलांना सगळं ते बुक्समध्येच असतंय
हम्म आमच्या काळी पण होतं सड म्हणजे मी पण जेव्हा एल केजी ला होते तेव्हा पण आम्हाला ते व्यवसाय असायचे आता काय सगळ ऍडव्हान्स झाल्या गं
होय आत्ताचे मुलं आणि ते आत्ताच्या जस आत्ता जनरेशन म्हणजे आता जसा ट्रेंड आहे किंवा जे टेक्निकस आले त्याप्रमाणेच कराव लागते ना
होय आता त्यांच्या स्कूलमध्ये ना जे राइम्स पोएम्स वगैरे असतात ना ते ह्याला लावतात व्हिडिओ लावतात जेणेकरून ते बघ तात ना आवडीन आणि ऐकतात पण व्यवस्थित
होय ते जरा मुलांना आताच मोबाईलची वगैरे सवय असते. लामुळ
माझी मुलगी दोन दिवस जात म्हणजे शिकत्या लगेच रायम्स म्हणून म्हणून दाखवते. इंग्लिशचा
हुशाराय कि म तुझी मुलगी
होय आहे हुशार मी लय लोड देत नाही लहानाय ना
हो तुझ्यावररतीच गेल्या.
तसंचय आम्ही तर कुठला एवढं हुशाराय इतकं हुशार असत तर जॉब बघ कधीच भेटला असता.
ते काय चाललायचं ते तर परिस्थितीच तशी आहे की कुठं बाहेर जाऊ शकत नाही जॉबसाठी साठी वगैरे त्यामुळं
अगं जातयेत पण आता आयटी क्षेत्रात बघायल्यास ना काय काय काय काय चाललंय.
हम्म आयटी मध्ये काय राहिलेल ना आता स्किल्स असतात फक्त
पण आपण परमानंट त थोडेच राहू शकतोय.
नाहीच की तसलं कुठं त्यात नाही परमनंट शिप भेटत.
तेच क जेव्हा काढतील तेव्हा जायला लागतय.
आणि जस जस हे चालूय ते सगळं अडप्ट करत जायला लागतय नाहीतर मग हे कर बाहेर काढतात कंपनीतून
होयच कि आपल्या क्लास मधले कोण तर लागलय वाटत.
आपल्याकडे क्लास मधलं ती ही लागलीया आय थिंक वैष्णवी पाटील
राजनंदिनी
राजनंदिनीचं काय नाही तिला फक ती इंटर्नशिपला गेलेली वाटतं ग.
हम्म हम् ते तर म्हटलं लगेच कसं काय.
नाही तिला जॉब नव्हत. म्हणजे मला पण माहित नव्हतं मला पण कोणीतरी सांगितलं हे की इंटर्नशिप होती म्हणून,
पण ते वेलकम किट वगैरे त्याच ते स्नॅप टाकले होते की,
तेवढं कर करत असतील आता
हम् की वैष्णवी पवार लागले का? कुठे लागले?
तिला मुंबईला मिळालंय. परत त्या अभिषेक पुजारीला लागलाय.
हा.
हम्म.
भारीय कि
चेन्नईला
अभिषेक पूजारीला
होय. क्लास लावलेला ग त्यांनी क्लास लावलेला ना ग्रॅज्युएशन नंतर
तेच का एक्स्ट्रा कोर्सेस काहीतरी करायलाच लागत्यात.
हो, आणि स्ट्रगल पण केलं सोडं त्यांना
हम्म,
त्यामुळे त्यांनी आणि परिस्थितीनुसार म्हणजे चांगलं झालं ते बरं म्हणते मी पण,
होय,
ह तर उगच आपलं काय तर मुलींच कस पण होत ग. पण मुलांचच अवघड असते. त्यांना सेटल व्हायलाच लागते.
हम्म नोकरी मिळाल्याशिवाय पर्याय नाही त्यांना.
नाहीच तर, मुलगी कोण देणार काय नाही चालेल ठेवू का?
हा हा चालेल